हॅलो, हॅलो शुभ संध्याकाळ हॅलो
शुभ सायंकाळ बोला
आमच्या इकड संध्याकाळ
आमचं सायंकाळ झालं बाबा आमचं संध्याकाळ दहा वाजता होतं
हा मग मस्त तुम्ही कशा आहात हो चहा झाला स्वयंपाक चालू आहे
बरं, बर काय बाबा जेेवणामध्ये
जेवणामध्ये आज अ वरण, भात, पोळी
बर, बर, बर आणि दुपारी काय बनवल होत
दुपारी पण सागावारीची शेंगाची भाजी आणि पोळी होती
बर, बर, बर काहीतरी एखादी स्पेशल डिश सांगा आम्हाला पण जी तुमची रेसिपी आम्ही करून खाऊ शकू इकडे
आमच्या इकडची स्पेशल डिश आ आ आपल्या इकडं काय स्पेशल पुलपली.
हा सांगा बरं कशी बनवता हुलपली?
आमच्या इकडं, हुलपली म्हणल्यानंतर ते चिंच भिजू घालता त्यात शेंगदाणे, डाळ, वगैरे भिजू घालतात.
ता मग त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे भिजू घालायचे. एक अर्ध र्धा तास भिजू घातल्या नंतर अ आपली ल एक कढई घ्यायची, पॅन मध्ये तेल टाक कायचं, त्यात जिरे मोहरी, लसन वाट टून टाकायचा. मग चिंचेच पाणी चिंच भिजू घातलेली असती त्याचं पाणी टाकायचं कढईमध्ये
बर बर बरं.
आणि मग नंतर अ ते तेलामध्ये शेंगदाणे डाळ परताय ची आणि मग पाणी टाकायचं. नंतर मग आपण तिखट, मीठ, हळद वगैरे टाकायची. आ पल्या आपल्या चवीनुसार आणि नंतर मग त्याच्यात तर एक साईड ला थोड्यासा वाटीमध्ये पाय, थोडसं पाणी आणि डाळीचं पीठ घ्यायचं.
बरं
आणि ते मिक्स करून मग ते अ फोडणीला
मग ते लिक्विड अ ते लिक्विड एकदाच टाकायचं का असं थोडं थोडं टाकत ताकत हलवायचं असं कसं काही प्रोसिजर असेल ना ते
हा. थोडसं थोडसं टाकत टाकत हलवायचं. मग थोडीशी उकळी आल्यानंतर त्याच्यात ना थोडासा कच्चा कांदा, आपण कट करतोत ना हा कच्चा कांदा टाकायचा आणि थोडीशी आणखी उकळी येऊ द्यायची. मग सर्व्ह करायची.
बरं बरं बरं त्याला हुलपली म्हणतात का? मग ते कशासोबत खाऊ शक त म्हणजे ज्वारीच्या रोटी सोबत,
ची रोटी, पोळी भात कशासोबत पण आणि टेस्टी लागते ती खूप.
तुमच्या इथं नेहमी बनती का?
हो आमच्यात सारखं. आमच्यात ना ते सपक वरण आणि हुलपली कॉम्बो, कॉम्बिनेशन असते हुलपली केल्यानंतर सपक वरण करावंच लागते.
असं आहे का? बर बर बर हाय. कधीतरी करून बघू आम्ही.
हो आमच्यात म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडते. त्याच्यात ना हिरव्या मिरच्याची पण असते पण ती पण छान लागते टेस्टला. फक्त तिखट घालायच्या ऐवजी आप पण ना, हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये काढून, टाकू शकतो.
अच्छा अच्छा. मी कधी तरी ट्राय करेल, तुम्हालाच फोन लावून विचारेल आणि बनवेल घरी इकडे.
कारण मलाही म्हणजे रेसिपी म्हणजे करण्याची पद्धत ऐकून ना मलाच खावसं वाटतं तर त्याच्यासाठी मग मला ट्राय कराव लागेल एकदा तो प्रयत्न करल मी त्याचा बनवायचा. म्हणजे ते पिठलं बनवतात तशा टाईपमध्ये फक्त चिंच टाकतात का त्याच्यामध्ये
हा पिटलं बनवतात पण पिटल्याची टेस्ट वेगळी येते, ह्याची वेगळी येती.
कारण याच्यामध्ये चिंच, दाळ आणि शेंगदाणे जातात
शेंगदाणे हा, तुम्ही एकदा हिरव्या मिरच्यात -रची पण ट्राय करा, छान लागती ती.
बर बर, हिरव्या मिरच्यामध्ये म्हणजे, जिरे लस असं काही टाकून वाटायचं का, कसं असतं ते?
नई ते आपल्या ह्याच्यानुसार, अं थोडेसे वाटले तर जिरे टाकायचे, पण लसण क -चा लसनाचा वास येतोना, त्याच्यामुळं काई गरज पडत नाई एवढं
पण ते मग आपण ते, फोडणीमध्ये पण परतू शकतोत नं मग.
हो ना परतू शकतोत ना, आपण.
हा मग, त्याचा कच्चा वास निघून जाईल ना, लसणाच जरी टाकलं तरी.
आमच्या इकडचा ठेचा पण फेमस ए. आमच्या ताई खूप छान बनवतात ठेचा!
आता गेले होते, माझ्या आईकडे एक डब्बा भरून ठेसा आणलाय. त्याला बघू बघूस बेजार ए, की संप न जाईल. दोन महिने घालायचेय, नंतर मी जाणार हे तव्हा आणखी एक डबा बनून आणायचाय मला ठेचा.
नाही का संपला, आणखी ठेचा.
नाई नाई, शाळेत सगळे माझ्या, आजूबाजूच्या माझ्या मैत्रिणी वगैरे, सगळ्या ठेच -चा घेऊन ये, ठेचा घेऊन ये म्हणतायत. मी म्हणलं संपला. थोडा आहे तर उद्या घेऊन येते म्हणून सांगितलंय. आता पुढच्या वेळेस त्याच्यापेक्षा मोठा डबा लागेल एक आधीच सांगून ठेवावं लागेल आईला माझ्या. हो. दुसरं काही नाई देत तिचं हा.
एक किलोचा.
हो. एक किलोचा, म्हणजे सहा महिने बघायचं काम नई. हा सहा महिने खाते मी.
आमजे, आता आमच्या उन्हाळ्यामध्ये, ते कांद्याची चटणी ती पण फेमस ए. अं कैरीची कांद्याची चटणी वाटसं ती पण, छान लागतती. टेस्ट लागती.
ती माझी एक मैत्रीण आणती, पण ती नं मिक्सर म फिरवती वाटतं. तर ते एकदम
ते मिक्सरमध्ये फिरवतात पण हीच आवडते, आमच्या इथं अशी मोठी मोठी.
हं. मोठी मोठी, मला ही तशीच आवडते, म्हणजे मी बनवते. पण कैरी नसली तरी मी, बनवत असते. ह्या वेळेस, ह्या उन्हाळ्यात बनलीच नई माझ्याकडे ती चटणी, नाहीतर ना मी नेहमी बनवत होते, पण ह्या उन्हाळ्यात नई बनली तेवढी.
हाहा, हाहा.
बनवली असेल एकदा ते दोनदान, नाई तर आधी मी नेहमी बनवत होते. आता नई वं. वरचीवर खायची पण, इच्छा कमी झाल्या, सगळ्या गोष्टी आधीची वेगळंच, म्हणजे वेळेनुसार सगळ्या गोष्टी
होना, होना. आता अं म्हणजे आमच्या इथं पिठलं वगैरे, हे मेनू जास्त चालतात. पिठलं, पुन्हा ते मासवडी, येसरवडी जास्त चालते.
बरोबर, बरोबर. ती येसरवडी पण खूप फेमस ए इकडे.
आणि महाराष्ट्र, म्हणजे आमच्याकडच्या साईडची चव कुठं येत नाई बरं का! बाकीच्या आ
नाई येत, नाई येत, नाई येत. नाही येत, नाई जिथलं तिथलं फेमस फुड आहेच आहे ना मग ते कशासाठी म्हटलंय सगळ्या गोष्टी
हा महाराष्ट्र कसं महाराष्ट्रामध्ये पिठलं भाकरी फेमस आहे. तस गुजरात मध्ये काहीतरी असल ढोकळा
ढोकळा फाफडा गाठीया असं असतं तिथलं तिथंल बे बे डाळीच्या पिठाचा जास्त वापर होतो गुजरातमध्ये. आणि साऊथ साइड ला अ राईस आयटम जास्त चालतात.
हा हा हा.
म्हणजे प्रत्येक स्टेटचं वेगळं वेगळे गुजरातमध्ये गोड खातात. अ साऊथ मध्ये आंबट खातात. अ महाराष्ट्रमध्ये तिखट खातात.
हो ना हो ना हो ना.
ते ज्याच्या त्याच्या खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या पण ज्या ज्या. वातावरणात गेलं ना तिथल्या गोष्टी खायला
अड्जस्ट हो ना हो ना आता कोकणामध्ये कस जास्त नॉन व्हेज. चालतय कोकण साईड ला आपल्या. आता आपल्यासारखं जेवण मिळत नाही कोकणमध्येध् आणि अल्प तिथं गेल्यानंतर आपल्याला वाटतं की कधी आपण आपल्या साईड ला जातो आपलं जेवण करतो.
हा बरोबर आणि ते कोकण साईडला भात पण भरपूर खातात. म्हणजे मांसाहारी सोबतच खातात ते जास्त भाकरी वगैरे नाही बनवत त्या साईडला.
हो ना हो ना मग.
मग काही नाही निवांत सगळ्या गोष्टी झाल्या तुमची संध्याकाळच्या जेवणाची तयारी?
हो जेवणाची तयारी झाली आता जेवणच करायचंय पण म्हणलं एकदा तुम्हाला. पूर्णम हम् हा म्हणलं आठवण आली म्हणलं तुम्हाला. म्हणजे ऐकायची होती हुलफलीची रेसिपी मी म्हणला होता तर एकदा हम्म.
आता बनवेल मी आता बनवेल नक्कीच आज नाही तर उद्या. आज नाही म्हणून आजचा माझा मेनू झालाय डिसाईड.
हा हा ह हा पुन्हा मग आम्हाला. पण पाठवा थोडीशी करून पार्सल हा. हा हा हा
हा बाकी सगळं ठीक आहे?
फिर बाकी सब ठीक आहे बाकी सगळं बर आहे घरी?
हो हो सगळं बरं आहे एकदम मजेत.
शाळा वगैरे चालू झाल्या असतील ना मुलांच्या?
ह मुलांच्या काही शाळा चालू झाल्यात. काही शाळा पंधरा ला चालू होणार आहेत काही शाळा उद्या चालू होणार आहेत.
हा हा हा.
गरमी तर केवढी आहे बापरे.
हो गरमी पाऊस तर ना आमच्या इथं पडला दोन तीन दिवस पण आ त्ता बंद झालाय.
काही पावसाचा पण टाईम नाही ठरलेला कशाचाच टाईम नाही आहे ठरलेला.
हो सगळे सगळेच सीझन वेगवेगळे झालेत उन्हाळ्यात पाव हा.
तू सगळे बिघडलेत.
ह हां, उन्हाळ्यात पाऊस चालू झालाय, पावसाळ्यात उन, थंडीत व थंडीत पाऊस
हम् तेच तर ना मग, आता या ऋटू नुसार आप आपल्याला राहावं लागल, काय करणार मग, हिवाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात पावसाळा, म्हणल्यासारखे गोष्टी झाल्या, उन्हाळ्यात पावसाळा, कधीच येत नही, उन्हाळच फक् त, उन्हाळा येतो, हिवाळ्यात पावसाळा येऊ शक
हो मी टिफिन हो ना, होणा होणा. हम्म हम् हम्म.
बाकी? निवांत.
बाकी सगळं निवांतय, आता पाऊस येयलाय, आमच्या इकडं.
पाऊस याय, लागला का?
हां, पावसाचं नाव काढलं
बरं झालं, बरं झालं पाऊस, म्हणजे जर थोडस दोन-चार दिवस, बी पडलं, तर जरा थंड
हां, गरमी कमी होती ना?
म गरमी कमी होती, थंडी वाढती, चहा प्यायचं पण टाईम वाढ
चहा बंद ये, सध्या डाएट हां, म्हणा म्हणा, पण चहा, चहा म थंडी मध्ये, मस्तच लागतो.
हम्म, छान लागतो, छान लागतो बरोबर.
चालतंय, बाकी? चलो
बाकी, सगळ व्यवस्थित?
व्यवस्थित ये व्यवस्थित.
हां. अन, तुम्हाला बोलून, खूप-खूप, खूप- खूप छान वाटलं, तुमची रेसिपी नक्कीच ट्र अ मी बनवायचा प्रयत्न करेल आणि नंतर तुम्हाला, जर चांगली बनली त मी तुम्हाला, कॉन्टॅक्ट करेल.
ओके, आम्हाला पण पाठवून द्या, चांगली झाली तर. तुमच्या हातची, चव बघू, आम्ही पण.
हो हो, चालेल चालेल चालेल, नक्की हां, चला आपण नंतर बोलू, मग आणखी, हो चालेल-चालेल चाला. हा.